हा बोल ना आवाज येतंय मला, हा बोल.
अ.
आ...
आवाज येतोय तुला?
हां येत तोय येतोय येतोय मला आवाज तुझा बोल की.
हां.
डिस्कशन करायचं होतं तर फ्री आहेस?
हो आहे ना फ्री आहे बोल काय अ खूप दिवसांनी कॉल केलास.
काय? हा तर तुला आठवण येत तू कॉल केला नाहीस म्हणून नाही केल्यानंतर वाचतो तो मला असं घरी बसून मला आता ट्रीप काढू वाटाया लागलंय मग, थोडं म्हटलं हिच्यासोबत बोलूया काय होतंय बघूया म्हणून मग कॉल केला.
म्हंजे बोर धरलासा होय ठीक आहे काढूया की, काय प्रॉब्लेम नाही पण हां. प्लेस मला जास्त करून निसर्गात जायला आवडतंय बघ.
हा मग मला पण असंच ठिकाण पाहिजे जसं की आनंद लुटता ये हो हो क्लिअर आवाज येतोय मला तुझा.
हां हां. अ निसर्गामध्ये जाऊया असं मला वाटतंय. निसर्गामध्ये बघायला जाऊया, मंदिरं बघायला जाऊया जेणे करून आपल्याला माहिती मिळेल.
आता तू फॉर एक्झाम्पल य बघ. तु सांगतो हा चालेल आता ट्रिप जास्त करून कुठं जाते एक तर धार्मिक ठिकाणी स्थ सांस्कृतिक ठिकाणी किंवा एखाद्या आपल्याला म्हंजे अ म्हंजे अ अ त्याची सांस्कृतिक म्हंजे सांस्कृतिककता कशी आहे बघण्यासाठी म्हंजे आता आपण चर्च नई म ते कसं गे नंतर की लुंगी वगैरे असते बोलण्याची
हो हो म्हणजे अग आपण पुढं पुढं जसं जाऊल म्हंजे त्यां पूर्ण कल्चर म्हण किंवा त्यांची वेशभूषा खाणं पिण सगळ आसपासचं वातावरण वागणं बोलणं भाषा सगळं चेंज होतं ना
हां म त्या पद्धतीनें मला पण असं वाटतंय की म्हंजे वेगवेगळ आपल्याला शिकावं आता, आपल्याला ट्रॅव्हल्स मधून तुला बोललोय की मी भा अ म्हंजे प्रवास हा कशाने त्यो सांस्कृतिक असतोय, हिस्टॉरिकल असतों धार्मिक देवासाठी ते असतो. किंवा कोणी आनंदासाठी जातं. म्हणजे कुठ कोणी ग म्हणजे किल् प्रेमी असतो, म्हणजे
मला पण फार आवडत बघाय जुन्या ऐतिहासिक अभ्यास कराय आर्किटेक्ट वाले कस म्हणजे आता ते हडप्पाकालीन संस्कृतीचा ज जेव्हा शोध लागला. तेव्हा त्याच जे म्हणजे शोध लावणारे कसं. कर्ब चौदावरून कळत होते. कि ते किती वर्षामागच जुन आहे वगैरे मग असं तिने इतिहास पूर्ण कशाच्या कशावरून तर काढला ना मग ती मंदिर म्हण मंदिरामध्ये पण ज्या काही शिल्प ज्या काही होतना शिल्प किंवा दगडे म्हण किंवा शिलालेख त्याच्यावर कळत होत की त्या काळात होत. किंवा तिथले राजा कोण होते तिथल्या राजांची माहिती वगैरे होती त्या किल्ल्यांवर किंवा मंदिरांवर धर म्हणजे त्यांच मंदिराच आता बघा दक्षिण दिल्लीकडे गेले. कि दक्षिण शैली वेसर शैली दोन्ही मिळूनच्या शैलींचा अस वेगवेगळ मंदिरांचा आपल्या हे आहेत ना म्हणजे कळस कुणाला जास्त असतो आता आपल्या इकड बघ आपल्या इकड कस मंदिराला कळस असतो. य हा. ते जर घितलीस
हो, अगदी बरोबर म्हणजे तू बोलाय लागलास ना ते अगदी योग्य आहे. तू म्हणजे तुला अशी माहिती माहिती माझ्या म देखील मला तू बोललीस की निसर्गाच्या सानिध्यामध्ये जायला आवडतं तर मला देखील म्हजे तुझ्या धार्मिक स्थळ वगैरे सांगितली कळस वगैरे
म्हणजे पूर्ण वातावरण बल- सगळं प्रदेशच बदलतोय
हो, हो, अगदी बरोबर तर मला ना तू बोललीस तस जर बीच आणि माउंटेन म तुला एक चूज करायला सांगितलं तर तू आय थिंक म्हणजे काय चूज करशील
अ माउंटेन बीच नाही, बीच पण करेनं. पण सगळ्यात जास्त प्राधान्य मी माउंटेन ला देईन. पर्वतांना दिली.
हा मग मला पण असंच वाटतंय की म्हणजे माझी सिस्टर काय बोलत होती. की, तुम्ही ट्रीप काढणारच आहे. तर बीच साईड ला काढा म्हणजे कोकण साईड ला काढा, जिथं बीच पण आहे, लास्ट ला थोडं तुम्हाला एन्जॉय पण करता येईल. पण मी काय म्हणते बीचवर फक्त- पण म्हणजे असं समुद्रकिनारी खारं पाणी वगैरे ते ते पाऊस वगैरे बरोबर आहे, पण तिथे फक्त- आपल्याला भिजता येईल, पण बेन आनंद माऊंडन असं आपल्या चढण्याची धडपड, आपल्या फ्रेंडस दिलेली आपल्याला साथ, असं वेगवेगळ आपल्या लाई क- ह हेल्प होउ शकतं. ते बरोबर आहे. तसच एन्जॉयमेंट, कोणत पडणं मग त्याच्यासाठी असलेली केअर म्हणजे काळजी आपण घेतो त्यातून आपल्या प्रेम दिसत त्यांचं, तर मला, मला पण सेम माउंटन आवडतं. आणि त्या ठिकाणी जाऊन
माऊंटन वर आपण कसं, एक लिमिट म्हणजे मर्यादित पण, एन्जॉय करू शकतो की, मी ठराविक पाण्याच्या पुढे जायचं नाही. किंवा म्हणजे धोका पण असत. माऊंटन ला पण असते पण योग्य ती काळजी घ्यायला. पाहिजे, पण सांतता मला वाटत म्ह पर्वतांमध्ये गेल्यानंतर बघ की आपलं जी म्हणजे आपले ऋषी मुनी जे होते ना ते आप साधनासाठीठी कुठे बसायचे.
ह
पर्वतनवर बीच व म्हणजे असं मी तुला एक उदाहरण देते. हो मला असं वाटते की पर्वत म्हणजे तुला काय असं वाटतंय की पर्वतावर मजा येईल म्हणजे तुला का पर्वत आवडतात ते सांग.
हा मग मी सांगतोय बघ आपण अ पाणी जे समुद्रात आपण घरी म्हणजे पाणी देखील आल्यानंतर आपण रंगपंचमीला वगैरे खेळतो बी कारण काय पहिल आपण फुल तयारी नी जातो आपले शूज वगैरे आपल्या सोबत असलेली आपली बॅग फ्रेंड्सोबत आपण हात धरून चढतो. मग थोडं दमतो मग बसतो ग आपण थोडे व्हिडिओज करतो. आपल्या आठवणी राहतात, कोणत दमलेलं असतं. कोणत मजा मस्ती करत असते कोणत म्हणते की बस मी इथपर्यंत दमलो असं म्हणत म म्हणत म्हणत आपण सगळे पर्वत चढतो वर जातो‌. तो मग तिथे गेल्यानंतर म्हणजे आपण म्हणतो की एखाद आपण लईच दमलो असलो, किंवा वैतागल असलो, तर आपण बोलत नाही महणजे फ्रेंड मी तर लई दमलोय बई असं वाटते मला संन्यास घ्यावा म्हणत नाही आपण.
हो हो म्हणतोय की म्हणजे एक मानसिक शक्ती ां आपल्याला
आणि आपण बोलतो की संन्यास ज्यांनी ज्यांनी संन्यास घेतला तो असं पर्वतावर जाऊन निवांत बसतात असं बोलतो आपण ना तर ती एक शांतता म्हणजे मनाची शांतता असते. त्यामुळे आपल्याला शांतता प्राप्त, होते मानसिक स्थिती आपली सुधारते आपण म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायला लागतो निगेटिव्ह विचार म्हणजे जे आपले थिंकिंग असत्यात बॅड थिंकिंग म्हणजे निगेटिव्ह. सगळ आपल्या तो नष्ट होत जातात हळू हळू हळू हळू आपण प आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्हटी तयार होते.
हो
च आपल्या आयुष्यात म्हणजे मेन उपयोग असतो पॉझिटिव्हटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे मोस्ट इं्पॉर्टंट मा नवाच्जीव म्हण मा जी अस ब एखा काम करा जात पुन्हा काम नकारच होत आपण पॉझिटिव्हली बोललं पाहिजे अस म्हणतात म ते पर्वतामुळे होत मग आपण ज वर च तर तिथून जे दिसणार दृश्य आहे एक तर सगळं दृश्य आपल्याला दिसत असत ती हवा गार ती गार हवा
आता म्हणजे पर्वतांमध्ये गेलो किती भारी वाटते एकदम आणि बर्फाल आताच समज अ हिमालयाच्या तिकड गेलो पर्वतांमध्ये तर तिथं कसं बर्फ वगैरे म्हणजे एकदम शांतगार हवा आणि म्हणजे आपल्या शरीराला पोहोचणार नाही म्हणजे सहन होणार नाही इतकं पण म्हणजे हे असते तापमान म्हणजे एवढे थंडी बर्फ आणि तिकडचे बघितलेस ना व्हिडिओ वगैरे कसे असतात तिकडचे म्हणजे बर्फांमध्ये आणि एकदम भारी ट्रेकिंग ला
हो ते तर लास्ट आणि आपण ज्या ही फ्रेंड्स मध्ये म्हणजे बरोबर चढतो. त्यावेळी कोणीतरी फर्स्ट एड किट म्हणजे आपण ठरवतो की तु हे आण एकानी पाण्याची बॉट एकानी म्हणजे आपण ज पार्टी करणार आहे त्यासाठीचे सामान तर प्रत्येकाकडे एकेक स्टॉक ठेवून दिलो असतो मग ज्यावेळी आप तिथं वर चढत असतो त्या त्या वेळी एक एक गोष्टीची प्रत्येकाला गरज लागत असते तेव्हा आपण समूह समूहाने काम करतो. म्हणजे ग्रुप ने आपला एक टीम लिडर असतो ज्याने आपल्याला काम वाटून दिलेलं असत आणि मग सगळं म्हणजे सहमत आणि समूहाने काम करतो. म्हणजे आपले कितवी हा आपली एकता असते. त्याच्या जोरावर आपण चढत असतो आपलं सामान वगैरे युज यूज करत असतो. एकामेकाला माहिती देत असतो. एखाद म्हणजे तिथ वनस्पती असेल किंवा मोठ झाड असेल जे आपण कधी पाहिले नसेल पर्वतावर तर त्याची माहिती सांगतोय आता पर्वतावर वेगवेगळ्या वनस्पती असतात म्हणजे माउंटनस मध्ये आपण बोलतो की माउंटन साईड म्हणजे पर्वत असते आता आपण बोलतोच की ज्यावेळी लक्ष्मणना ना लागल होतं त्यावेळी रामांनी हनुमान मानला अ ज ज्यांनी आणया लावली होती.
गीटलेली.
हा. हो त-त त्यावेळी हनुमानांना हो माहित नव्हत की कोणती वनस्पती, हा तर त्यावेळी त्यांनी पूर्ण पर्वत उचलून नेलता, राईट? हा तेच हा मग ते माहिती नव्हत म्हण तर आपण तर देव नाहीये. की आपण असं आणू शकतोय की उचलून वगैरे असं इतकं थोड म्हणजे असं चेष्टेवारी थोडस मस्करी केली.
तय की आप म्हणजे आपण तिथे गेलोय. किंवा आपण असं अनुभवू शक तय असं म्हटलीस तरी काय हरकत नाहीय. अनभु
हो पण जे छोटे छोटे पर्वत अस तात किंवा सूर्य व हेरे असतो आपण ते असं सूर्याला अस तोंडात घेतल्यासारखे फोटो अस धर हात धरून फो
हो आजकाल तर बघितलीस ना ट्रेंड नवीन आजकाल तेच चालू आहे हे फोटोज काढायचे. सोशल मीडियावर अपलोड करायचे आणि आम्ही इकडे गेलो, पण मला काय वाटत माहितय तुम्ही तिथं जावा पण तिथं प्रेझेंट मध्ये तुम्ही तिथं आनंद घ्या. हा आनंद घ्या. तुम्ही असं जगाला वगैरे दाखवण्यासाठी फोटो काढू नका आपल्या हा बरोबर आहे जपून ठेवा आपल्या अं आ वणी म्हणून एक ठेवा तुमी पण, आसं जगाला दाखवण्यासारखं काय नाही. सोशल मिडीयाचा वापर तुम्ही व्यवस स्तित रित्या करावा.
प्रमाणात हा, मी बोलतो एकंदुसरा फोट फोटो किंवा व्हिडिओ रोज हा मेमोरिज आहेत आपल्या म्हणून, पण तिथे गेल्यानंतर त्या जागेची म्हणजे जे असलेला असत जी म्हणजे वातावरण, त्या पल्याला फील करता आलं पाहिजे, आनं लुटता आला पाहिजे तर
तुझं बघ कधी म्हणजे सांग कधी ठरवाय च काय प्लनिंग तर, म मी खरोखर येईन आपण जाऊया ट्रिप काढुया मग तिकडं सांगितल्या प्रमाणं काळजी पण घेणं आवश्यक आहे आणि सगळं प्लॅन तू करायच, म्हणजे सगळं नियोजन तू घाल. सगळ्या आपल्या म मला कॉल कर ह
हो हो चालेल मग आपण तू ठ म्हणजे मी सगळ प्लॅनिंग कर तू मी सगळ्यांना बोलव तो आपण जाऊया फिरायला. ओके चालेल थँक यू. बाय.